हा बोला की हॅलो. हो कट झाला परत आणि परत लावलं म्हणजे माझ झालंय. दोन राहिले फक्त. म्हणून म्हणले झाले की मग तुम्ही करा. तुम्ही करा मग सुट्टी असली की कस नवीन असं काय नाही काय तर रेसिपी करत असते मी. ढोकळा हा करायच लागतय मुलांना कारण आठवड्यातून एकदाच असतय ना ते त्यामुळं करायला लागतय.
त्यात आता तर पावसाळा तर रोजच काय तर काय तर नवीन करून दे काय तर नविन करून दे असं मागतात पोरं मी पण काय या ब्रेड ब्रेड रोल करून दिलेला. स्कूल ला पण लागतात ना ब्रेड रोल आलू पराठे माझी मुलगी साध खातच नाही डब्याला काय काय तर रोज स्पेशल द्यावं लागत.
काय नाही बघा. चहा झाला की नाही?
हो झाला झाला चहा झाला. काय मग तुमच्याकडे काय जेवणात असं फेमस असं?
जेवण असं फेमस बघा असं जास्त स्वीट मध्येच असते मी नॉन व्हेज पण असते हा स्वीट पण असते गुलाबजामन खीर वगैरे अस हा जास्त.
मुलाजमून घरी करता?
नाही मी जरास असं घरी कधी तर करते नाही तर विकतच आणते. ते तेवढं विकत आण ते अ
पॅकेट मध्ये मिळतात ना ते.
हा पॅकेटच कि शंभर रुपयेला काहीतरी पावशेर असत्यात. ते घेऊन येते शंभर रुपये पावशेर.
तरना नाही.
नाही नाही ते हा ते पण करते हा ते पण कर मी पण हा तेच बाहेर जरा अस मग बाकीच कस इतर वेळ म्हणजे मी दुसरं घरीच ट्राय करते सगळं म्हणजे खीर वगैरे म्हणा असं गव्हाची हा गोड पण तिकड पण पण गोड मध्ये जरा असं जास्त
हा हा आमच्याकडे बरा गोड कमीच तिकडच जास्त हम हम आता पण घर नवीन ओपनिंग झालंय ना मग आम्हाला फोर्टी फाय डे नॉनवज नाहीच करायच नाही त्या वेजस प्रूफ कायच काययचं काय चाललंय आता आमच्या इकड बाबुलाच आता मंगाई म्हणून मंदिर आहे हा ते आता वार पडतात त्यांचे वार म्हणजे तर इथं सगळीजण नारळ पडायचं नाही नॉन व्हेज करायचं नाही पूर्ण एरिया पूर्ण एरिया करायचं नाही काही पण मग त्यां जे एक महिना वार पडतात ते म्हणजे यात्रेच्या पहिला एक महिना वार पडतो
हा हा
हा मग ते वार पडल्यानंतर इथं काय पण खायचं नाही नारळ पडायच नाही घंटी वाजवायचं नाही
हा हा
मग ते वार संपले की मग नॉनव्हेजचा नैव्हेद असतो त्या देवीला
हा हा देवीला
देवीला म्हणजे कोंबडे कापतात कोण गमध्ये बकरी का कापतात पूर्ण गल्दीमध्ये लायटिंग वगैरे लावून जोर करतात
हा हा मंगाई काय हा हा
हम्म हम् जोर मंद हे यात्रा करतात महिन्यान होते ती यात्रा आता
हा हा आमच्या इकड उरुस असते आम्ही उरुसच करते हा गबच हो आता प्रताप ती बंद पडली आणि हनुमानच चालू झाल्या त्यामुळं हनुमानचं पण करते हनुमानच यात्रा
हनुमानचीी याता ति त्या इतर कनक हनुमानच मंदिरा
हो आहे की कमनोरला बॅक साईड ला मोठ्याच्या मोठं मंदिर आहे दर्गा आहे त्याच्या बॅक साइडला आहे कि हा तिथं हो आता गेल्या ह्या वर्षीपासून पद्धत सुरू झाली
चाले झाले
त्यामुळं हा तिकडं न जाता आता हिकडं चालू झाली त्यामुळे उर सर उरूस करत होत ना आम्ही आता उरूस बंद केलाय काहीतरी मध झाय त्यामुळे जरा ते बंद केले ह मग आता इकड हे चालूय
त्या तिकडे
हम् जास्त नाही जात कोण आता हे हनुमानचच करतात सगळीजण
होय
पोळ्या वगैरे अस सगळं न्यद नॉन व्हेज ख फक्त पोळ्याच असते आता आमच्या इकडे
पोळ्या उरफला पण नॉनव्हेज करत नव्हते ना
नाही नाही दुसऱ्या दिवशी नॉन व्हेज करणार करत होते पाहुण्यांना कस मलदा गुरुवारी करायचा आणि शुक्रवारी एक मंडपपाची तिकड म्हणजे दर्ग्यात क मंडपाची एक धागा सोडतत आणि मग शुक्रवारी नॉन व्हेज करास
हा हां म्हणजेहिला मंडप घलात ते का घायचं नसं
खायचं नाही पाच दिवस अ नाही ज आधी एक दिवस आणि ज्या मंडप पडतोय ता गुरुवारी मंडप चढतोय तवा्हा एकदा गुरुवारी मंडप पडतेय तवा्हा एकदा नाही शुक्रवारी आणून खायचं मग तिने रात्री बाराला गाठ सुड द्या मार्च
मार्च मध्ये असते का हा हां म्हणजे फेब्रुवारी मार्च मध्ये येत आले
हाे मार्च एप्रिल ला असते कधी कधी हा हा ह आम्ही पण जा ह आम्हाला पण आवड होत पण आता काय सगळं बंद झाले त्यामुळे नाही जात आम्ही पण आता. होय नाही आ ति तर अलाउडच करत नव्हती ना त्यामुळे आम्ही गेलोच नाही होय दंड बतला हा दंडवत घालायचच नाही म्हणून सांगितलेलं नाही कंपल्सरी म्हणजे जे मराठीचे त्यांनी घालायचंच नाही मग आमच्या वडिलांच अस ते नाही त्यामु आम्हाना सगळं करायला लागते
होय होय
अह पहिलापासून आ मी ते देवाला मानतोय नाही
होय
हा मग आता ते नाही म्हणल्यावर मग आम्ही पण काय नाही हे केले
ह पण तिथे दोन्ही पण आहेत ना
हो दोन्ही पण आहे पण आता मधी जरा हिंदू नाहीे
नाही इंदूंचं पण आहे तिथं आता जैनंत
जैनांच आहे ते जैन आणि मुस्लिमच हा ते दोन जैनांचा आणि मुस्लाम मराठ्यांचं म्हणजे असं प्रॉपर मराठी नाही जैनांचं आहे ना ते
बांसो कात्र हेन ते
हां ब ब्रांस हम् ते जैनांच एक आहे आणि एकस् मुलमानची ती दोघं मित्र मित्र मुसलमानच्या कसं रोजच मटन खात नाही मग ब्राह्मणां जाईनाचा काय म्हटला एक वार ठेवा म म्हणून ते गुरुवार ठरवलाय
हो हो आमच्या इकड पण म्हणजे आम्ही ऍक्च्युली मेन कमनूर साईडला येत नाही म्हणजे माझं माहेर त्याच
हम्म हम्म
पण कमनूर सााेत नाही तरी पणम्ही खात नव्हतो म्हणजे गुरवारणजे अजून मी कंटिन्य करते क गुरुवार
हो गुरुवारच आमचं पण नाही हा त्यामुळ नाही हा आमचं ते गुरुवारी पहिल्यापासून ते देव असल्यामुळे आणि आता आता जवळजवळ दोन अडीच वर्ष झालं स्वामीं हजत असल्यामु गुरुवारचा आम्ही स्वामींच हे करतोय
पग करता का त्ही
हो हो भयानक त्यामुळ तर आहे सगळं
हो आणि माझे पण स्वामींच्या व्रतानेच माझं घेर झालंय आता
हम्म त्यामुळे
तुम्ही घरीच असताय मग
हो हो घरीच असते म्हणजे पहिला इतरपांचे जॉब करत होते नाही पण आता इथं नाही
हम्म हम्
कन्नड जास्त होत ना इथ कन्नड कंपल्सरी आहेच कर्नाटक म्हटल्यावर कन्नड आलंच.
हो हो
हम्म मला कन्नड नाही जमत नाही नाही कन्नड नाही येत मला आम्ही तिकडे महाराष्ट्र कन्नड चा संबंध येत नाही ना.
हम्म हम्
आता हे मुलीचं शिक्षण वगैरे सगळं कन्नड मध्ये च झालं.
कसं काय?
मुलींना कळतं कन्नड सब्जेक्ट आहे ना त्यांना आम्हाला काय?
आहे हा कन्नड सब्जेक्ट आहे मग आता तुम्ही शाळेत. घालताना कन्नडचंच घालतंय.
म्हणजे कन्नड नाही इंग्लिश मिीडियमला आहे पण कन्नड सब्जेट सगळ्यांना कंपल्सरी आहे. ह एक सब्जेक्ट कन्नड तर असतोच. मग आता मग. तिला आम्ही ट्युशन लात मग करणारला काय करणार आम्हाला तर येतच नाही, या. त्यांच्या पप्पांना यायचं पण मला येत नाही त्यामुळे मी तिला ट्युशनलाच घातली आता
आणि काय मग नवीन करताय कुठं जातय फिरायला वगैरे काय?
ह नाही नाही आता इथूनच आहे जवळ आहे म्हणजे गोवाच. अरू फिरून जायचं म्हटलं तर गोवा वेकच पडतो.
गोव्याला जाताय काय जास्त तिथलं पण गोव्यामध्ये पण मासे वगैरे छान असत.
हो हो छान आहेत मासे वगैरे छान मिळतात मासेच फेमस आहे इकडे
फेमस जास्त तेच आहे.
तेच तेच मासे मालवणी रस्ता मालवणला पण जातो इकडे चिंदूर उटय ना
हम्म हम् मी पण गणपतीपुळे माळवणला जाऊन आले गोव्याला. काही झा नाही गोव्याचं जरा बघायचं.
हम्म गोव्यालाच इथनं जवळ आहे ना सगळं.
हम्म
त्यामुळे शिरोडा
हम्म हम्म हम्म हम्
शिरोडा बीच पण छान आहे गोव्यापेक्षा छान तर म्हटलं तर शिरोडा बीच आहे. मालवण साइडला हो हो. मालवण साइडला मासे पण करता की नाही.
हो मासे पण करते की मी
हम्म माशामध्ये हे करता फ्राय करता की
फ्रायच फ्राय फ्राय पणकडे पण पण जास्त करी फ्रायच आवडते.
हा होय आता आमचे इथं जास्त कारवारी लोक पण आहेत ना.
हा हा
मग त्यांनी एकदा मला कररीची रेसिपी सांगितलेली. मग तेव्हापर्ून आमच्याकडे गरी पण फेमस झाली आता कारव.
लकेशन पाठून ठेवा बघते मी पण जरास्ं ट्रय
बघा बघा बघा आमच्या सावजीमध्ये खिमा बळ आहे फेमस आहे. खाराबोटी म्हणून फेमस आहे. खाराबोटी ग्रीन चिकन फेमस आहे. ग्रीन चिकन पण फेमस आहे आमच्याकडे
एक वेळेस.
हो हो ट्राय करा नाही तर घरी करा मी सांगते र होते ती रेसिपी तुम्हाला आता आमचं तर बंद आहे तुम्ही तर खावा.
हो हा हा
चालत चालत या आणि काय म्हणता.
आणि काय नाही बघा नि मन
हम हम मासोबाजी पतरा पण मरते नाही देत.
काय ते होय मग सुरबातची जात. क्र पण असते कि इथ मोठे असते तिकडे शा. शपूरल शापूरला भरते तिकडे हा. शापूरला लय मोठी यात्रा असते तिथं पण हम्म.
आता गणपती वगैरे बसतात नाग.
हो गणपती असते की आमच्या एरियात आहे आमच्या घरात ग. गणपतीच जास्त असत. हो गणपतीला टिपऱ्या दसऱ्या तेवढ्या नसते तेवढं गणपतीत असत.
गणपतीत आमच्या इकड दसरा मोठा दसऱ्यात असतो सगळं दांडिया गरबा दांडि गरबा.
हा हा आम हा हा आमचं इथ हम्म.
गणपतीला पण एवढं नाही.
हम्म.
म्हणजे असं फक्त गणपती समोर आरती वगैरे तेवढंच डेकोरेशन वगैरे मोठे मोठे होतात तिथे दांडीया नाही.
हा दांडे असते इथ फेस्ट जीवन असते लले मोठ मोठं असते हा छान असते. हा इल क इकड गावात हा. हा हा हा तिकडेच
कलानगरचा महागणपती मधले ते आहेत ना वाळवेकर अभिषेक वाळवेकर तिकडे आता जिंकून आले ना. अ ते आमच्या चुलत चुलत्यांचाच मुलगा त होता.
हो हा हा.
त्यामुळे तिकडे आम्ही जातो कलाानगरला कंपल्सरी दरवर्षी तिकडे जातो.
हा हा.
यटगल दपण असतो गणपती
हम.
इकड अ पाच दिवसाांचा घरी गणपती असतो. सेकंड डे सत्यनारायणची पूजा करतो मी लगेच.
हा हा आमच्या इकडं आता दिवाळी घण पण ती फेमस जास्त इकं फेस्टिवल भरपूर
हो हो तिथेकडं जास्त होते गणपती पण इतथं कॉमन म्हणजे काय असतं नवीन वाटत नाही. तिकडे महाराष्ट्र सासाठी गणपला बोनस वगैरेळ दिवाळीला आमच्या इकड ह आमच्याडे घे. त्याला बलाच
हा हा आमच्या इकडे दिवाळी मोठ्या नसत्या. हम्म दिवाळी पाच मिनिटाची असते खरं लई मोठ. ती म्हणजे मोठ्ठी असते दिवाळी
हा हा होय आमच्याकडं नाय इकडं नाही. इकड दफरा आणि गणपती पण एवढं नाही. पण दसरा फार म्हणजे गरबा द हे दांडिया सगळं तेच रोज कंटिन्यू जायचं मंदिरामध्ये
हा हा.
ते तेच का?